हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतोय काय?
हा... याय लागला माझा.. यायला लागलाय काय इकडं आवाज? हॅलो
हॅलो... आवाज येतोय का?
आवाज याय लागला काय? याय लागला... तुम्हाला?
हा येतोय... काय नई... असाच फोन केला होता हूं हूं आज एक समज आता... आपल्याला रेसिपी बनवायचीए... तर असं... तुला काय बनवायला आवडल?
पुरणपोळी
हम्म... कधी म्हणजे.. बनवत्याला... ते बघितलयस?
बघितलंय.
कसं बनवतात?
पहिलं हरबऱ्याची डाळ शिजवायची
हा बोल
पहिला त्या पता त जे साहित्य लागतते याचं म्हणजे हरगती ळ गूळ
हा
म राॅशस घंदची
हम्म
जना आप आपण जेव्हाात शळाा शिस्तराच्या पानकुरात घूळ घलून एकत्र म्हणजे एकमच रंग करून घ्यायचा निसर्गड
हं
त्यानंतर आपण त्यानंतर आपण ते पुूर्ण वाचून घेयत म्हणजे आपल्याकड जे गोष्टी अवहेलेबल असतील त्याला तर रातस हळ पाता असत आता सगळ्यामध्ये चाळ आणि सर्माने करज ज्या गोष्ट आहे आपल्या हा ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात
हां
त्या वस्तू त्यांमच्या फणीून वाटून घ्यायात थोडं महातवून झालं की आपल्याला कनिक म्हण ण्या गवा प्रयत्न पिकतेचा वापर करू शकतात आप
हं
मग त्या आपण कमीच चांगलं महसूद मिळून घ्यायचचा लान आ तेला मुरत ठेरा जला
हां हां
पीठ स्मूद होता आणि त्याच्या लाट मला सोपं जाता
हं हं
आणि जे आपण डाळ शिजवलंवर जे पाणी आपण बजलं पडतं ते हमटीसाठी घपून ब
त्याच्या अमीला काय म्हणतात
ही वाली चांगलीये.
ही यांनीच्या आमटिकेत त्या लागत अस का म्हणतात? कारण का ते डाळीतन आपण डाळीतन आपण येळून काढलेलं असते म्हणजे डाळ वेगळी आणि पाणी वेगळं. हे म्हणजे येळून काढले असं जुन्या भाषेत बोललं जातं म्हणज त्याला एळनीच्या आमटनर आपल्या भागात बाकीच्या ठिकाणी त्याला कटाचे ठीक आहे ना असं बोलले जात जर तुला अस मग कुठं फिरायला जायचं असलं तर कुठं फिरवतं
कोकण
कोकणच का?
निसर्ग चांगला आहे बघण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. आणि आता पावसाचं वातावरण म्हटलं की तिकड निसर्ग बघण्यासारखा असत
जास्त नाही बघण्यासारखं कोकणात म्हणजे असं गाव कुठलं
गावावर येवढ नसत किनारपटी जिथं जंगल भाग असतो.
म्हणजे आपलं गणपतीपुळे सारखंते.
हां गणपती पुळे.
बाकी आणि कुठे फिरायचं असल तर?
देवस्थान.
हम्म कोणतं देवस्थान?
भांडरगट.
तिथं काय मांडोली काटला.
मांंदरगडला. इथ पण बघण्यासारख्या लई गोष्टी येत आठडोंबर करून अ कार करडून. पावन जिथ मंदिर आहे. जाताना घाट बघण्यासारखा आहे तिथे गेल्यावर एक म्हणालं छम ते भम देखायया दका.
दोन्हीकडनं घाट आहेत त्याला म्हणजे पुणे मार्गे आलं तर भोरचा घाट आहे. आणि इकडन कोल्हापूर मार्गे किंवा सातारारी मार्गे जर गेलं तर वाईचा घाठ आहे. वाईच्या घटातन जाताना वाईचा ढोल्या गणपती होतोय कृष्णा नदी होतोय. कृष्णा नदीचा उगम होतोय. तिथूनच थोडं पुढं एक पंधरा वीस किलोमीटर गेलं तर महाबळेश्वर. महाबळेश्वरला म तिथं प्रीर्ती संंगम बघण्यासारखा आहे. परत मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डन मध्ये पण बघण्यासारख भरपूर ठिकाण मते भोरचा घा वाईचा घाट पूर्ण करून पुडं गेलं की मांढर देव येऊन गावं लागत.
पण शक्यतो वाईच्या घाटातूनच जाते कारण कुलाबी साेत त्यामुळे वाईच्या गटातूनच जातो.
हम् तिथं कुठलं कुठली मंदिर येत?
कावळ्यांचा?
हा.
तिथून घरापुढे गेलकी अ बंगाल चा पाहिजे.
की काळयांचा इकडचा पलीकडचा गाभरा लागतो.
हम.
तिथून मग उवव्या साईटला गेलं की मांगेर बाबांचा गाभारा त्यानंतर गोंजीर बाबांचा गाबारा लागतोय त्याच्यानंतर मग खाली जावीतल्या म्हसोबाच देव देवस्थाने. त्या गावाला मांडरकडेच का नाव पडल?
तुम्ही सांगा तुमच्याकडनं माहिती हवीये.
तर मांडवी ऋषींच पहिलं म्हणजे स्थान होतं म्हणजे झोपडीचे नाचा म्हणजे आश्रम होता. पहिला ऋषी ऋषी असे आश्रम करून राहत होते ना. तिथ मांडवी ऋषी राहत हो तो त्यांच्या का. त्यांच्या मिसेस मंदाबाई म्हणून नाव होते त्यांच
मग ते मांडवीय ऋषी म्हणताव ते राहत ते दिवस तिथं त्यांचं हवन पूजा कर्मकांड पण चालू होतं मग त्यावेळी एक राक्षस हो नावाचा त तिथल्या ऋषी मुनींना त्यांनी भरपूर त्रास देत होता भरपूर म्हणजे भरपूर त्रास देत होता. मग एक दिवस ते मांडवी ऋषी परत बाकीचे ऋषी मुनी परत मंडाई. बाकीच्या म्हणजे त्यांच्या सोबतच्या लेडीज हे सगळे जण महादेवांकड गेल्या. महादेवांना सांगितलं की आता असं तो लाकेश्वर नावाचा एक राक्षस आहे. आणि तो आम्हाला भरपूर त्रास देतोय आणि आमच्या हवन कुंड तेन सगळी उधळून लावलेत त्यांन आणि ते म्हणजे आम्हाला हव करून देत नाही किंवा कोणताच कर्मकांड आम्हाला तर करून देत नाही इथं ह्या गडावर. म्हणताना मग. अ महादेव ध्यानस्थ केेल्याने त्यांना पुढचा मार्ग काय ते सुचवण्यासाठी त्यानी म्हटले, थोडा वेळ थांबा मग त्यावेळीस त्यानी सांगितले की, तुम्ही अ जावा आणि मी पार्वती मातेला महाकाली रूपात तिथं पाठवून देतो. म त्यावेळी आई स्वतः अ आल्या होत्या, पण मांडवी अ ऋषींनी म्हणले की, त्याचा काय संकेत? पूर्णच नाय नाट करायचा, मग त्यावेळी अ आ म्हणजे त्या लाकेश्वराला एक वर होता. कि, त्याला म्हणजे असं दिवसा मारता येणार नाही किंवा रात्रीच पण मारता येणार नाही. आणि त्याला जमिनीवर पण मारता येणार नाही आणि आकाशात पण मारता येणार. त्यावेळी म त्याला आईंनी पौष पौर्णिमेच्या रात्री स्वतःच्या म्हणजे मांडीवर घेऊन त्याला मारलेला. आणि त्याच र रक्त जर खाली एक थेंब जरी पडलं, तर त्या रक्तातन परत दुसरा लाकेश्वर उदभवतोय असं त्याला वर होणार. मग त्यामुळं आईने स्वतः त्याच रक्त पिलेल. आणि जेवढं मग त्याच रक्त पडून म्हणजे पडलं त्यावेळी तिथं. त्यामधून परत लाकेश्वर तयार झाले, मग ते लाकेश्वर परत आईंना म्हणजे शरण गेले आणि ते चीडोगोटा म्हणून तिथ किंवा त्यावेळी जे आया म्हणजे म्हणजे आईसोबतचे गण आले होते. आधी हा. हे करायला, युद्ध करायला हे परत ती थच थांबले. महादेवांचे गण होते ते, मग ते तिथंच थांबले परत वर आईं सोबत म्हणजे प्रस्थान झालेले आहे त्यामुळे ते छेडकोट म्हणून सुद्धा तिथं कार्य करतात.
मग ते जे काळूबाईच रक्षक. म्हणजे धाऊजी बाबा आहेत त्यांना. त्यांचं स्थान तिथून जवळ झालं. बंगालचा राजा असं त्यांना म्हटल, हां त्यांना बंगालचा राजा
त्यांना बंगालचा राजा असं म्हटलं जातं. मग त्यांच्याबद्दल काय माहिती,?
त्यांच्याबद्दल म्हणजे कसं हाय म्हणजे त्यांनी. अ म्हणजे पहिला संसारिक सुख सगळं हे केलं म्हणजे. त्यांना पहिल्यापासूनच देवाची आवड होती. त्यातल्या त्यात घरी काली मातेची जास्त आवड होती. त्यात तिने कालीमातेची आवड असताना मग, त्यांना संसार तेन हे काय नको होतं, पण त्यांच्या घरच्यांनी जबरदस्ती करून चौदाव्या वर्षी त्यांचं लग्न केलेलं त्यावेळी. मग त्यानंतर चौदाव्या वर्षी त्यांचं लग्न केलं आणि अ त्यांना सांगितलेलं की, काय असेल ते इथ न पुढं तुझा तुझा संसार कर त्यांनी पण न सांगता मग डायरेक्ट बंगालच्या दिशेनं चालत चालत चालत चालत गेले. बंगालमध्ये जाऊन रााहिले. बंगालमध्ये तिथं त्यांना एक त्यांची गुरुमाई भेटली. त्या गुरुमाईने त्यांना सगळी अ बंगाली विद्या शिकवली. बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या त्यांना शिकवल्या आणि ते शिकवून पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तारामातेला जाऊन तारेमातेचं दर्शन घेऊन परत मग त्यांनी इकडं आपल्या अ सुरूर गावाच्या साईटला आले म्हणजे पुण्या साईटला सुरूर म्हणून गाव हाय त्यांचं. साताऱ्यात न थोडस पुढं हाय. मग तिथं ते सुरूर गावाच्या दिशेनें आलेत परत, मग तिथं आलेत. तिथं आल्यानंतर त्यानी त्यांची न्यायदान गादी, तेन काढली म तिथं त्यांना कळाले की, ज्या आपण तारेमातेला एवढ्या लांब भेटायला गेलो, ती तारामाता तर स्वतः इथ मांडरगडावर काळुबाई नावाण स्थित हाय. मग तिथं जाऊन त्यांनी आईंचं दर्शन घेतलं मग आईंनी त्यांना आज्ञा दिली की, इथन माझ्यापासन चार कोसांवर जाऊन बस आणि तिथं तुला जागा तेन देतो आम्ही त्यां मकाची नायगंगा भी तिथे आहे
दुन अजून म्हणजे अजून काही चार गोष्टी सांगू शकताय.
सांगू शकतोय की तिथं म्हणजे न्यायदान गादी एकीकडे आहे आणि त्यांनी जिवंत समाधी म्हणजे त्यांचं कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी कार्यासाठी तो अवतार घेतला होता तर मग त्यांचं कार्य पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी तिथे त्यांची जिवंत समाधी पण आहे मग त्यांच्या आजूबाजूला पूर्ण अ बावन शेड आहेत वेगवेगळ्या प्रकारच आता म्हणजे भरपूर आहे तिथं बघण्यासारखं पण छान आहे बघण्यासारखं तिथे चालतय भेटू आपलं परत मग